हॅलो!
हॅलो!
बोला.
काय करती.
चहा.
ह ह पाऊस आहे का.
लई पाऊस झाला रात्री
हां
हम्म
इकड पण चालू सकाळपासून
सकाळ पासून आहे, इथे रात्रभर चालू होता आता बंद झाला.
ह इकडे पण मग सकाळपासून चालू ये उघडल च नाही
लई झाला जोराने लई.
पोरगी गेली शाळेल.
हम्म नाही नाही साडेबाराला राहते तिची आत्ता उठले ते दोघं
हा.
हम्म ती शाळांनी राहते लवकरठ टत नाही ती काय साडेसहा ला ना आठ ला काय जाईन ती.
म्हणून नाही आजू
हा ह.
स्वयंपाक झाला, ते गेले, डबा झाला.
हां ह.
तुमचं झालं देन.
जेवणच करायचं आता.
हो का.
हम्म.
आता काय नाही वावरातलं काम नाही काही नाही.
वावरातले काम नाही ये बाईया पावसा ना
पावसान. पाऊस किती?
हा आळंदिला लई पाऊस झाला तिकडं
हा आळंदला लय ये बंद आहे ना ते पूलच बंद करून टाकलं रस्ता बंद करून टाकला ना,
हा
लोणावाला, मथेरान ये. अ ते पण बंद केलं ना,
काही काही राहल पोहच नाही का आणखी
हा अजू काय काही गावात नाही ये न तर इतका पडतोय.
हा इथे जास्त पाऊस चालू.
रस्ते बंद करून टाकले.
हा हा.
आता हे पण म्हणत होते वर्क फॉर फ्रॉम होम देणार म्हणजे जास्त जर आज जास्त झाला
हा हा हा.
मगं घरून कारा. ज्या ज जे रस्त्याने जात त्या रस्त्याने मोठा पुल ये
हा हा हा.
म्हणून ते पुलच वाहून गेलं ना एक
हा का तिकडला.
हा एक पूल आहे ना आळंदी फाट्यावर ते पूलच वाहून गेला रस्ताच नाही ये.
म आता बाई.
चाकण हिंजेवाडी इथ लही ये
म आता रोडच बंद झाला की काय.
हम्म चार दिवसात इतका पाऊस पडला का पूर्ण वर्षभर नि पडलं चालेलं आता. इतका झालं तो.
पुर्ण नद्या भर भरल्या इथे डॅम नद्या
आता इकं पण ल सांगितलं या दोन दिवसात कळेन आता.
दोन दिवसां सांगितलेले ये ना तिकडे पण.
हम्म.
हम्म मामान ते सांगत होते माझे.
हा हा.
हम्म तुमचं झालं का जेवण.
जेवणच करायचंय मला आता पहा फोन करून.
स्वयंपाक ते साईड झाला असेन तुमचा.
स्वयंपाक झालं भांडे बाकी पण मग धुन धुतलं. आतमध्येच ठेवलं वाळूने घातलं ते.
बाई धुऊनच वाढलं नाही ना ते.
आमचं तर पूर्ण गरफॅक झाला ते धुरून एक तर जागा नाहीये.
हम्म हम्म.
खिडकीमध्ये टाकते आम्ही.
हा.
मग जागच नाही ना तिला वारच नाही लाग ना.
आणि त ते दोरीे बांधाला चानस नसल तिथ.
हम्म दोरी बांधली मी टाकलं मी फॅन खाली आता काय करू. दोन दिवसात धुना होता ते काल बी घेतलं मी. होन बी काही फायदा नाही आणि वास येतोय त्याचा.
कम्फर्ट मध्ये टाकलं मग परत पिडलं आणि मग परत टाकलं आता.
हा, हा.
हो
आंटीला कॉल केलता.
हम्म.
आणतील कलता फोन.
नाही रात्री मझ नेट संपलावत पोरण पाहून घेतले ना नेटच संपल होत त्यांनी केला होता मला रात्री.
हा हां.
मण म मिस कॉल पडला होता त्यांचा.
हा हा.
म्हणजे कार्य ॲपवर नाही साधा कॉल.
हा का.
नि लाव-लाव.
हम्म.
म नेटच संपला होता, मग काय कशान करू.
हा ना मग माझा, मी रात्री मला ती अंजलीची जाऊ करीत होती. पण मग माझा नेट संपेल होता.
हा मग नेट संपला का नाही होत ते कॉल.
ते नाही होत.
तुमचे किती झाले.
पंधरा.
आ.
पंधरा झाले पंधरा.
पंधरा झाले का.
हम्म तुझे?
माझे बारा झाले ग.
माझी पंधरा झालेत. मी रात्री अँटीला बोलले एका कॉलवरर. एकदा अंजलीला बोलले मग.
झाला का आंटीचा आता.
आम तिथं ते एक फोन म्हणजे इ कोण केलात तर होतं. मी ते ना, मला केलं ते म्हण माझ्याकडे सक पडलंने झिरोकॉल दाखवू राहिल. म्हणला ते मला इकडं त्या पंधरा बारा मिनिटं बोलल्या.
टिकून.
हा.
मग तसच होत.
म्हनीदा झिरो सेकंद पन दाखवू राहिले माझे.
हम्.
म्हणत्या म्हनी तर झिरो सेकंदा पुुरयले.
का द अं,
मंग आता काय माहिती, मला आता रेंजचा प्रॉब्लेम आहे. कशाचा आहेपण साक्षीच झाल का नाही बघ.
म्हणा, काहीतरी म्हणा, त्यांची हुशारी म्हणा.
हा.
ह म्हणजे तिकण होतंय आणि आप आपल्याकडून कसं काय होत नाही बाई.
हा. आपल्याकडून नव्हत, आपल्याला येते पण, आपण बोलवतो पण
हा बारा मिनिट बोललो, मधी कट पण नाही होते.
आ हा. स्वयंपाक झाला असणं तुझा
हा स्वयंपाक झाला आलूची भाजी केली मी
हम्म
बटर घ्यायची.
हहां.
स्वयपाक झाला, आता पोरीच पाहान ते. आता यांना चापानी कंरती
पाऊस उघडीला आता.
आं
पाऊस उघडलेलाय तिकडं आता
हा पाऊस उघडला आमच्याकडे पण आहे मोसम खूप भरून येईले आता दिवसभर पडतो का काय त्याला काय दम आहे का बाई आता थांबतो मंग परत येतो.
इकडं तू वाढलास नाय सकाळपासून
इकड रात्र्य पासून चालू होता. जोरानी तो आता थांबला फक्त
हा का
हूं
इकड लय जोऱ्यानं पण नाहीये.
नय आत
मध्यम पाऊस ये. तब्येत बरी हाय का तुझी
हा बरी य ना
आ हं आमचे पोर गेले ब शाळेत पान्या पावसाचे हा गेले ना.
किती वाज दावते ते
ते सव्वा आठलाच जाते.
हं लवकर उठावं लागत असन ना हो त्यांना
हा
उठते का?
ह उठते ना मोठा उठातो लहाना करतो जराशीक येड्यावानी हा मोठा उठतो लहाना करतो येड्यावनी जराशी सकाळी हा लहान ये तो.
हा. चिकनची झाडं लवकरच होती आम्ही ना लगी दोन तीन शाळा बदलून पाहिल्या उठत नाही तीन काय नाय हींगाडी घालती मा
हा हा ते टायमिंगवर कायी कायी शाळेचा लईचं लवकर आहे ना
हा काहीतरी शाळेत लय लवकर ये लगे सातलाच ये मंग काय करत्या त्या म्ह म्हणजे जागा कमी असती ना
हम्म डबल वर्ग.
जागा कमी असती ना मंग एक के जी सिनियर के जी नर्सरी हि सकाळची असती. आणि यांची दुपरची असती.
हा काय
हम्म
ती डबल बॅच घेते मग.
हा डबल बॅचं ये नर्सरी पहा तुम्ही आता लहान लहान पोराची हीं हीं स सकाळी ठेवली त्यांनी अन मोठमोठ्या पोरीची दुपारी साडेबारा ला त्यांची बाराला सुटती आणि यांची साडेबाराला भरती
हा ते लहान पोराची दुपारून पाहिजे होती बाई
हा. लहानं हम्म इतके इतके लहान लहानलेकरू सकाळी जाते.
जास लागत ना. ते अंगवाडी नसल नसल य पोरल बसयला का?
अंगणवाडी नाही ना इथे कायच्या अंगणवाडी आली.
एल के जी जुनिअर के जी
हा त्याला काय कळते एक के जी आणि बी ल के जी.
के जी यू के जी काय कळ ते टाका पैसे
पैशाच काम आहे.
हा ना बस पैशे. त्यांना काय कळत ओ एल के जी न यू के जी
हा. अंजलील त्यांना पैसात करून आणलेले अंजलीला त्यांना पाहिजे कॉल करून मग होऊन जाते तुझ्या.
हा अंजल ताई के मेर का तीन है. तुमचे माझे चारये वाटत.
हां हां.
चार कॉल बाकी ना आता हे तिसरा कॉल होऊ राहिला ना आपला. चार चार कॉल बाकी आजू हून जात्या.
मंग आता पहिल्यांदा पाच दाखवीले दहा दाखकीले आता पंधरा झाले आता वीस होतिल
हा आता मीच होत.
तीसपर्यंतचं हाय न
हं
तीस कॉल हे ना ते
हा ना तीस कॉल ना वीज बी नय नी बाई नायत आता लोकं झाला असता.
हा
दोन-दोन. दोन दोन बी लावले असते ना एका एकाला झाल्या असते आता काय बोला बाई.
तेस ना मग
हा हा ह‌.
ते एक एक दोन दोन वेळेस ते
इतक डोकं उठलं होत मी बाम लावला आणि झोपून गेले रात्री.
हा का?
ते परत, परत, परत, परत.
आं.
हॅलो! हॅलो!
आपल्याकडे इतकं पाणी येतो नळाला लय पाणी येईत नव्हता
तिकडय म्हणून इकडं पण जास्त आहे ना
नाई पाणीच येत नव्हतं आम्हाला वापरायला.
हा हा.
इतके हाल झाले आमचे
आता पाणी येतोय दोन तीन दिवसापासून नाय त महिनाभर आमचे इतके हाल झाले.